हॅलो
काय आवाज अलग मे
हा हा आणि तुम्हाला लगेच लागतोय पण कॉल माझा
होय काय हा हा बर मर मग मग कम्प्लेट होऊपर्यंत लावूया काय मग
हा हा चालेल ना
तू हा चालतेय काय कराय लागलाय
काय ना इवग
हा
आ झा चाललेलं आहे काय कोण कॉल केला तर कुणी रिसीव्ह नाही केला
होय होय बहुतेक कॉल लागायलाच नाहीत ते लिमिट क्रॉस झाल्यामुळेळ कानी
पण पूर्ण अजून पण लिमिट क्रॉस कस म्हणतय काय माहिती
म्हणजे अगोदर लावले ना आपण ते मॅसेज करायला लागलेत बघा ग्रुपवरर
हा हा
त्याच्यामुळ ते काहीतरी इश्यू झालाय बू आता जेवढं लागतात तेवढं लावायची
हा हा तसच करू ना मग
होय होय
हम्म एका एकाला कम्प्लीट करू
हा चालेल जोपर्यंत सांगत तोपर्यंत वायचे तुम्ही एक मला मी एक तुम्हाला असं करू
हो हो
तुम्ही फ्री आहे ना
काय
फ्री आहेई काय म्हंटलं
हो हो
जेवण वगैरे झालं
हो जेवण आवरलं आता निवांत होते मग कुणी कॉल माझा रिसीव्ह नाही केला मेसेजला रिप्लाय नाही दिला मग मी झोप काढली
होय काय हा हा
हा काय करणार मग आणि त्याच्यानंतर मग एका ताईंना कॉल केला तर त्या म्हटल्या करतो दोघो एकमेकांना करूया म्हटलं तर त्यांचा पण सेम एरर आला आणि माझा पण सेम एरर आला
होय होय मी पण आता मगाशी लावलेला ना तेव्हा तसं होत होत मग ते लिमिट क्रॉस झालं असं दाखवत होत काय माहिती आता काय झालं मग नाही लागलाच नाही ना फोन तो मग कटच झाला तो मग एक कॉल वेस्ट केला माझा
हो
असं झालं ते
आणि मला लागला ना तेव्हा नाही आला एरर
किंववा नाही तुम्हाला नाही लावलं तुम्ही मला लावला ना आता आता मी तुम्हाला लावून बघायला पाहिजे लागतोय का नाही ते
हा हा नाही माझं सेमच होतय मला त्यांनी पण केला तरी सेम मेसेज त्यांना येतोय आणि मी पण केला तरी सेम मेसेज मला येतोय
होय काय हा हा मग बघू आता तम झाल्यानंतर मी लावून बघ
हा तस करून
बर पाऊस वगैरे पडतोय
नाही बाबा कडकऊन पडले नाही
होय काय आमच्याकडे पण कडक उण आहे पाऊस तर नाहीच आहे असं वाटायला अजून उन्हाळाच संपायला नाही की काय
अ असं म्हणजे होतय पावस इतकं वादळ विजा चमकताय
होय होय पण पाऊसच नाहीये
खूप हवा चाललीय पण पाऊस मात्र पडत नाही
एकच मिनिट थांवा ना हो हो म सांग ह ह
अले अले हांज ते हो ह ठी आहे हॅलो
हा बोला
हा तो मुलगा उठला त्याच्यामुळे त्याला झोपून आले
अ पाच मिनिट गेले आह
होय काय हा हा तो उठला ना मग ते झोपवले आणि मग सोडलं कि ते उठूनच बसतय
हम हम हा
त्याच्यामुळे झोपून आले
हा
तो कसं उठला ना मग मला मोबाईल म नाही बोलू देत सारखंच तो बोलतोय ना मग माझं बोलायला ऐकू येत नाही
हा आवाज येतो ना बॅकग्राऊंडचा पण मग
आवाज येतोय मग मला तो बोलूत देत नाही ते मोबाईल ठेव माझ्या बरोबर हे माझ्या बरोबर खेळ म्हणतोय
हो
हा मग मला कसं दुपारचं तेवढंच दोन तास मिळतात ना
हा हा तोच वेळ राहत असेल ना इतर वेळेस परत नाही
की मग त्याच्या बरोबरच राहायला पाहिजे मग मला मोबाईल मग मी मोबाईल घेतले ना मग तो पण मोबाईल मागतोय
हम्म
त्याच्यामुळ मग तो झोपला की मग तेवढंच दोन तास मिळतात तेवढ्यातच तेवढे होतील तेवढ टाास पूर्ण करायचे मग
बरोबर आहे अवघड आहे बाबा मुलांच
होय होय
च एक पाऊल पुढे आहे ते प्रत्ये गोष्ट
हो होय आहेत आहेत आहेत आताच्या टेक्नॉलॉजी नुसार का नाही ते पुढेच आहेत एक कॉल आमच्यापेक्षा आमच्या वेळेस आ मी जेव्हा लहान होतो तेव्हा आम्हाला एवढं माहितच नव्हतं आताच्या पोरांना माहित आहे ते आम्हाला आता जी माहित आहे ना ते आता लहान मुलांना माहित व्हाय लागले
हम्म
आमच्या वेळेस असं नव्हत प आमच्या वेळेस मुळात मोबाईलच नव्हता आमच्या घरी तर एकच कीपॅडचा मोबाईल होता फक्त
आधी ते यायचे ना याचम् लँडलाईन यायचे आधी
होय होय
हम्म प्रेका एकाच्या घरी अस कि मग बाकीच्याना सगळ्यांना तिकडेच फोन यायचे ्या फोन अस त्याला त्या घरी बवायला जा क हा तुमचा फोन आलाय पाच मिनिटात ते फोन करणार आहेत म्हणून
तुम्ही या अस म्हणायचं किंवा मग त्याच्यानंतर कीपॅडच्या आले ना तेव्हा आमच्या घरात एवढासा छोटासाच मोबाईल होता
ह
एकच होता आता आताच्या मुलांना म्हणजे असं असं म्हणतात की जनताच वापरायला याय लागले मोबाईल
हो आता काय फायव जीचाच जमाना आहे
जमाना आलाय त्याच्यामु मोबाईलमध्ये सगळे ऍक्टिव्हच आहेत
हम्म अता काय मुलं असतात पोटात त्याच्यामुळे मम्मी पण मम्मी पण तेच केलेलं असतं मग त्याच्यामध्ये पण तेच
हा हा होय होय त्याच्यामुळे ते मोबाईल हो हो
अच्छा
ते पण आहे थोडा
एका दृष्टीने पाहिलं गेलं तर ते चांगलं पण आहे की मुलांना सगळं माहित असतं आणि एका दृष्टीने ते नको पण
नको पण वाटते मोबाईलचा अति वापर हो झाल्यामुळे होय होय ते पण आहे थोडा
चालतय ठीक आहे करा मग आता तुम्ही करा मला कॉल
बरबर
हा काय